हॅलो?
हं, बोला की, आवाज येतोय ना?
हो येतोय की, हां बोला.
हां, काय-काय चाललंय? पाऊस वगैरे हाय काय तिकडे?
हो आहेकी, आजच सुरु झालाय, आता.
हां, हां, मी पण पाऊस चालू झाला, म्हणल कांदेभजी करूया म्हणलं.
स मला पण भजीचीच आठवण आली. आणि अशा वातावरणात, लगेच भजी खावीशी वाट
भजी आणि चहा मस्त पैकी होय, हे पण म्हणलं कांदे, भजी करूया, म्हणल आज.
हम्म हम्, मस्त मग तुम्ही कशी करता, कांद्याची भजी?
कांदे, भजी मी काय आपलं, म आपले ऊभे स्लाईस म्हणजे कांद्याचे चिरून घ्यायचे, एकदम स्लाईस मध्ये, एकदम बारीक, असं पाकळ्या व्हायला पाहिजे त्याच्या आणि चार पाच कांदे घ्यायचे, म्हणजे थोडे मिडियम असलेले. जसं काय आपल्याला, म्हणजे जसं आपल्याला किती मेंबर य, त्याच्यावर हां. आता आमच्या घरात, तर दोन आहेत, त्यामुळे मी तर काय तीन, चार घेतलेत, मग त्याच्यानं तर कणी आपण काय करायचं, कांदा एकदम सुट्ट्या हे करायचा आणि त्याच्यावर मीठ टाकायचं. म्हणजे ते पाणी सोडते, मग असं ओवा, काय करायचा, क्रश करून त्याच्यावर टाकायचा. परत धने पावडर टाकायची. धने पावडर टाकले की मग त्याच्यानंतर न अ हळद टाकायची चटणी टाकायची हे पूर्ण हे टा आ टाकायचं आणि त्यानंतर मग आपलं डाळीचं पीठ आहे ना ते त्याज्यामध्ये टाकायचं पूर्ण असं करायचं डाळीचं पीठ टाकलं की काय पाणीस आपल्यालास हे झालेच अस चे ऑलरेडी पाणी त्याला सुटलेलंच असते आणि म ते काय करायचो थोडं जर नकत पाणी पाहिजे तर अस शिंपडलागत करायच हे पूर्ण एक जुक करून घ्यायचं एक दहा मिनिट रेस्टला ठेवायचं. आपलं काय तेल वगैरे उकळायचं आणि ते भजी टाकाय एक जण काय करतातत माहितय आहे काय छोटी छोटी बारीक चिरून मिरची पण टाकतात. म्हणजे एकेकांना तसं हा म्हणजे दसं करल तसं. म्हणजे ज्या ज्याच्या टेस्ट प्रमाण ज जसं त्याला आवडेल तसं पण करता. मी अशा पद्धतीनं करते म्हणजे कुरकुरीत होतात आणि तांदळाचं पीठ पण थोड त्या मन टाकायचां म्हणजे हा नाही ते विसरले मी थोडं सांगायचं तांदळाचं पीठ पण टाकतात त्याच्यामध्ये मी टाकते कंपल्सरी. हा डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ टाकायचं.
खेकडा भाजी म्हणतात मंग तो शुमोजी पाहिजे असतात का?
त्यामुळे ते का नाही कसं अ हे होते ना क्र काय ते कोट कोटेड येते ना ते क्रश असं होत्यात भजी जर तांदळाचं पीठ टाकले. ते डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ टाकायचं. हा त्यामुळेच येतो.
काय होतोय म.
होय होय तेच की.
हे छान
म ते टाकलं कि म आपले हा एकदम थोड्या-थोड्या अमाऊंट मध्ये म्हण सोड हा.
कांदा भजी झाली की लगेच जर पाहिजेच असती बटाटा भाजी. लगेचच बटाटे भजी पण खूप आवडतात.
आमच्यात बटाटे भजी लगेच मिश्त्या तयारच करालो लगेच घेतात बटाटे हे करायला आणि तेज्या म ते हे करून हा हा.
आपण घेतलं की घेणार बट
त्यांना ते तेल दिसलं ना कि तेल हा बाबा तेल शिल्लक हाय आपल्या कडईमध्ये हे दिसलं ना त्यांना काही समजत नाही माझ्या मिस्टरांना. लगेच काय करतात की आपलं सांडगे वगैरे अस तात ना ते पण तळून घेतात त्याच्यामध्ये तो असं सवय आहे त्यांना म्हणजे कि तेल दिसाय नकोय से तेल संपायला पाहिजे त्यामधलं पूर्ण. आंय कायतरी गं तेळामधन तळून घेत हा बाबा गरम आहे ना मग काहीतर हे मग पापड तळू काय? हा मग थोडं ब एकदा तशीच केलते हा.
फक्ती खारवड्या कुरूड्या असे वेगवेगळे प्रकार असतं. प्रदर्शन येतात बघ आता नक्षत्र किंवा काय काय येतात. त्याच्यात वेगवेगळ्या ठिकाणचे त्यांनी तयार केलेले खारोडे असतात कुरुमुड्या परत अजून मग वेगवेगळ्या प्रकारचे पापड असतात. म ते तर त्यांना ह्याना फार सवय घेऊन यायचं आणि ते बसायचं तळत आन मग किती वेगळे प्रकार म तो प्रगळ होतात ते. संध्याकाळी काय वेगळं काही समजलं नाही काही सकाळी भूक लागलेली असते सातची वेळ, मग ते म तळायचं आणि त्याच्याबरोबर शेंगदाणे. पापडा बरोबर
आता आमच्यात एक कणी हे म्हणजे ट्रेंडच म्हणाले पाहिजे म्हणजे एक सवयच आहे त्यांना. कुकर एक घ्यायचा त्याच्यामध्ये ते पॉपकॉर्नचे पॅकेट भेटतात ना, वीस रुपये पंचवीस जे असतील ते. ते पॉप कॉन चे पॅकेट दोन तीन टाकायचं म्हणजे भूक लागल्या बाबा कधी तर मला म्ह मी जर समजा मला वेळ नसेल ना नाष्टा वैगरे करायला, कंपल्सरी मी नाष्टा त्या करून दे त्यात त्यांचं कसं आहे सकाळी नाश्ता लागतो, नंतर मग जेवण लागत. आणि मग नंतर ना समजा स सकाळच जर नाष्टा कधी जर स्क्रिप झाला असेल तर, तो दुपारी रिटर्न पाहिजे. असं आहे म्हणजे मी डायरेक्ट काय करतो एकदा समजा की नाष्टा म्हणजे माझं एकदा जेवण लवकर होतं ना, मी काय करते धा साडे दहा ला जेवा असंच म्हणते मी त्यांना, मग त्यांनी काय करतात जेवलं की मग ते म ते ना आणि मग भूक लागते की दुपारी मला नाष्टा पाहिजे, एक एकदा आणि परवाच त्यात गोष्ट मी काय तरी अ साफसफाईच जरा काढायची सवयच आहे मला इकडें काढत होते. म्हटलं आता काय वेळ भेटणार नाही तो पर्यंत त्यानी घेतला कुकर त्यामध्ये पॉपकॉर्न वगैरे टाकले. झालं चालू. लगेच तेवढं करायचं आणि इनस्टंट खायचं ते हे ते एक चालूच असतंय, म्हणजे मी काय म्हणते एक प्रकारच हा
तिथं हेना ते पॉपकॉर्न आपण आता हे विकत आणू वीस रुपयाचं बिल नूस्त. त्या पण ये त्यात म्हणजे ते स्वस्त पडतं, ते मी आणल ते घेते आणि आपलंय पर्याय नसताना ना.
ते नाही आता आपण. अ मी आता ते हेच्या मधूनच आलते की बेकरीमध्ये भेटते ना ते पॉप कॉनचे
ते हं नाहीतर ते एकटु वगैरे येते ना इन्स्टंट एकटू काहीतरी जाहीरात दाखवतात. ते नाही घेत मी नुसती मिळतात बघ. नुसती मिळत सां हा मिळत. आपण गेले ना ते लगेच इचारतात पॉपकॉर्न त्या घायचे पॉपकॉर्न मग ते घेतल्यात. कशात काय. काय करायचं आपलं बटर मिळत ना अमूल बटर बटर घ्यायचं त्याच्यात मीठ टाकायचं. आणि ते हे करायचं आणि हच्या नंतर काय केलं होतं मी. आपलं कॅरॅमल असतं साखर घ्यायची, त्याच्यात टाकायची त कडईमध्ये थोडसं त्याच्यात पाणी टाकायचं थोडसं आणि मग पातळ झालं कि ते घट्ट होत, ते पॉपकॉर्न वरती टाकलं ना ते इतके छान लागतात ना लहान मुलांना खूप आवडतं पॉपकॉन.
हा हा हा होय.
हम आणि त्या बटरमध्ये हळद टाकली कि ते पिवळे होतात. म्हणजे बाहेरच्या सारखेच लागतात. मस्त लागतात मीठ आणि हळद त्या हेच्यातच टाकायच. बटर मध्ये आणि मग त्या बिया टाकायच्या आणि कुकरच
अ त्याच्यामध्ये पण वेग आता मी आणतोय त्यामध्ये पण वेगवेगळे फ्लेवर आहेत. म्हणजे चीज फ्लेवर आहे परत ते स्पायसी मध्ये आणि कायतरी येते ते मला ब स्पायसी जास्त आवडत नाही, पण ते आपलं रेग्युलरच जे आहे ना तेच छान वाटतं.
हो आता कसं तळलेला पॉपकॉर्न हे पॉपकॉर्न झाले ना कि त्याच्यावर ते पेरी तीळ मसाला मिळतो कॅचाप चे आता स्प्रिंग जेल नवीन निघाला कॅच मसाला. नुसतं टाकलं नां ते तरी सो खूंप छान चाललां
हम्मं
चाट मसांला खरेल ते मिळेल आमच्या तरं हेना ते म्हणजे ते छोले वगैरें भिजवलेले कांहीं असं दिसतंय कांहीं असलं की घेणारं तळणांर असं तुटतं नां तरं फुठेपर्यंत तळणांर आणि नंतर त्यांच्यावरची मसाले टाकूंन नसतं ते सुद्धां खातांत
बघां मंग म्हणजे आहेचं असं सवयं आहेचं आमच्या पणं घरांत सेम आणि जेंव्हा कणी असं कांहीं तरं करेल नां हे बाबां म्हणजे असं वातांवरण झालं नां अनूं कायं बाहेरची भजी आणूं कायं वणं वगैरें असं म्हणजे चालूंच असतं हे एक चालूंच आहे कायं सांगायचं आणि आपल्यांला मंग वाटते कि बाबां बाहेरचं किती आंता मलां तरं कोण ते बाहेर जातं कां नाहीं अक्षरशः असं कधीं तरं टेस्ट आली कायं आंता नकोच ढते खांयला ते वडां म्हणां भजी म्हणां
आणि बाहेरच तेल कसंला वापरतांत कायं माहिती आहे नां
होयं
आणि त्यां भाजीचा बघां की पीठ डाळीच किती महांगई डाळं आणि ती डाळीचं पीठ असेल कां मिक्स पणं करतं असतीलचं नां हम्मं कायं नाहीं कां कां समजां कायं आणि ते तळलेले तेल किती वेळांत वेळांत असतंच ते असतांत ते वा पळले जातं त्यांच्यात ते भजीमध्ये तेल तसंच असतं घेतं आपणं कसं उंच शकतोय पर्वर किंवा निथळ तसं व्यवस्थित ठेवतो आणि मं देतो नां ते तसं नाहीं तिथूंन आणलं की पूर्ण लागतं तेलकटं असतो तो
हम्मं कायं म्हणजे कायं म्हणतं त्यांच्या मधलं म्हणजे तेी एक प्रत्येक सीझन नुसांर प्रत्येक पदार्थ खाऊं वाटतांत असे आणि खरं म्हणजे नां मलां कां नाहीं माझ्या हातचं खाऊंन कंटा आलेला आहे बघं खरं बघां खरं म्हणजे यां हां आपलं मलां कां नाहीं वाटतं की एखांदा कधींतरी मिस्टरांनी पणं करूंन द्यावं आम्हांला कांहींतरी मलां आं पणं त्यांना कांहीं जमतं नाहीं पणं विषय कायं होते माहित कायं फक्तं एवढंच मॅगी कॉपी चहा परंत मी शिकवलंय थोडांफार करांयला आणि बाकी तिथं सगळं मंग ते करतांत असं पॉपकॉर्न वगैरें एवढं करूंन तरी देतांत
नाहीं नाहीं कायं रविवारी त्यां दिवशी मोठली झां नाहीं आं बांग असं
हं
त्यांनी चहा केलां पोले केले मस्तं बी
मस्तं आणि ती वेगळेच हे होते कि हां बाबां करूंन दिल्यां आपल्याला आपणं रिलॅक्स आहे असं वाटते
मं म्हणतांत तसे झालेत पो म्हं आयत जे मिळतं ते खूंप छान असतं
मिस्टर तुमचे पोहे तरं करतांत आमचे पोहे पणं झुमतं नाहींत त्यांना कायं करायंला
नाहीं मलां खरंच म्हणजे मलां जेंव्हा कां देण्यांत आलं हो तेंव्हा म्हणजे मलां रूंम मध्येचं हो ते नां मं कांहींचं खूंप कणकणी खूंप आजारी जेवण तर भुकत लागत होती.
हा!
गेलो तेव्हा त्यांनी अक्षरक्षा चपात्या काढू पण भाजी करून मला, वरन भात भाजी चपाती एवढं जेवन दे.
तिने बाकीचे सगळं करतात काम काय आहे म्हणजे, कपडे म्हणा, भांडी म्हणा, लोटण सगळं ऑल. म्हणजे उन्हामधलं एक पण काय जमत नाही म्हणजे करायला. बाकीची हेल्प होते, पण ते नाही जमत त्यांना. त्यान पहिल्यापासन नाहीच ना कधी केलेलं. झोय आणि कसंय माहिती आहे काय ते आपण आणि आप मी पण कधी करायला नाही सांगितलं. ही मोन मेन गोष्ट आहे ना, कधी गरजच नाय अन विषय काय होतो. आपली कसं लेडीजांचा सवय असते की आपन आपल्याहात. आपल्याला नवरा व्यवस्थित खावं आपण वेगवेगळे पदार्थ ट्राय कराया जातो. असंय पण ते वेगळंच पडतंय ओ सगळ्या गोष्टी.
माझ्या मिस्टर तूप त्यांना न कस. काहीतरी प्रयोग करायला गेले तो मस्त सक्सेसफुलच होतो छानच बनत ते.
हा हा हा!
त्यांना सवय आहे नाही आवडत नी माझ्या नॉन व्हेज त इतक छान करता येतं ना. आमच्या त माझे सासरे पण माझा दीर तर खूपच छान करतो.
असं बाकीचं तेन म्हणजे अ मी आता तुम्हाला सांगू मी आता आमचे वगैरे सण वगैरे असेल ना. तर काय त वगैरे तळायच वगैरे पदार्थ असेल किंवा मी काय त हे. कराले म्हणजे तळणीचे मोदक किंवा आपन ते काय कडाकण्या वगैरे तर ते तळून वगैरे घेतात. तो यायला एक नंबर आहे.
कळालच नाही मला पण गडबड झाली असली. तूय मोदकं करून नितळतो इथ सि तळून घेत तोपर्यंत. पापड वगैरे सगळे मदत करतात तेवढी.
आणि ती मदत कनी खरंच म्हणजे तेवढी मदत ना खरंच आपल्याला भरपूर हे होते. म्हणजे कुठं पण गेलं ना आम्हाला तर हा म्हणजे मुलगीला वगैरे सांभाळयचं हे ते लयी म्हणजे खूप मदत होते मला म्हणजे माझ्या मिस्टरांची पण हा खरंच म्हणजे. जे बाहेरच करून येऊन आमचा स्वतःचा बिजनेस आहे ना म बाहेरच कराय च हे करायचं घरी पण म्हणजे हे करायचं, ते भरपूर सपोर्ट आहे तसं बघायला गेलं तर.
हेच तर पाहिजे असतं दुसरं काय आपल्याला.
दुसरं काय अप-अपेक्षा पण नसते आपल्याला कि बाबा. अ हेच मेन आहे कारण आता. अ खरंच म्हणजे पहिल्यासारखा म्हणजे एवढ जमाना राहिलाच नाही कि ते बाबा. अ काय म्हणतात ते लेडीजन घरातलं सगळं बघायचं आणि पुरुषांनी बाहेरचं असं. दोघजण त्यांनी दोन्ही पण काम म्हणजे मॅनेज करू शकत. तात अस झाल होय आपण पण घरातलं बाहेरच बघू शकतोय. त्यांनी पण घरातली आल्यावर थोडं मदत करतात म्हणजे कसं कंटा-कंटाळा येत असतेय पण तरी सुद्धा करतातच असं आहे.
आता मला कसं हो मी जाते मेडिकलमध्ये आठ, आठ साडे आठ होतात यायला.
हा!
मग त्याच्यानंतर मग स्वयपाक असतो मग ते पण थोडस काही.
हा!
अन् त्यामुळ आपल व्यवस्थित होत.
होय तेच की.
अस घरातल्यानी सगळ्यांनी सपोर्ट केल्याशिवाय पण होत नाही.
नाही आणि आपण पण पुढ जाऊ शकत नाही. असं आहे ते सपोर्ट मेन हाय ओ आपल्याला. सपोर्ट शिवाय काय नाही. हा पैशी पाहिजेच.
पाहिजे तर होते नाहितर मग बसायला मिळतच असल.
हम्म.
हम्म आता मुलं हवं तर मुलं मोठी झाली की ती सुद्धा मदत करतात आपण हे बघून.